हॅलो हा बोल का
बरं आहे काय
बरे ब तू कशी आहेस
का दिवस हो
जेवण वगैरे झालं का नाही
नाही बघा आत्ता बसणार होती
आत्ता बसणार वेग काग वेळ झाला काय करत होतीस
अ काय नाही आई जरा बाहेर गे होती कामान म मी पण बसलेला अभ्यास करत आपलं
मग सकाळपासन काय करतेय
कापासन म्हणजे आता उठल्यानंतर सगळं आपलं व्यायाम झाला आणि आवरून झालं नाश्ता झाला
हम् हम् हम्
अववा जरा कामाला गेल त म्हणून आम्ही पण जरा अभ्यासाला बसला असणार.
हा.
आणि काय काय करतेस दिवसभर काय आणि जेवणार काय आता काय केय दयश आपण
स्वयंपाकाला डोसाय वाटत.
अरे वा बारी का नकी
ह.
दोशाबरोबर काय आवडते मग
अ बटाट्याची भाजी आवडत्या.
तुला आवडते का सांबर आवडते.
सांबार नाही तेवढं आवडत बटाट्याची भाजी आवडत्या होय. सांबार इडली बरोबर छान जात्या.
चटणी नाही आवडतय मग
अ खोबऱ्याची चटणी आपण करतो ही आवडत्या.
आवत. आवडत नाही काय तर
अ म्हणजे कुठली आवडत नाही म्हणायला तुम्ही?
अग खोबऱ्याची चटणी आवडते का नाही म्हणली.
हम्म तेवढी नाही आवडत खाते.
खर आपल्या सगळ्यात जास्त म्हणजे भाजीच्या आवडत्या.
ह भाजीच आवडत्या.
हम्म आणि मैत्रिणी काय म्हणतातत.
ते आपण छान आहेत.
अगं तुला पाऊस शि शिवून दिलेला आवडलं का नाही.
होय आवडलं की हो. खूप छान.
काय सांगितलीच नाहीस मला
अ सांगायचं म्हणजे कसं झालं.
बिझी होतीस का काय?
होय म्हणजे माझ पण ते ऑनलाईन क्लासेस चालू आहे. आणि वरण आता ग्रॅज्युएशन डे पण आहे ना त्याच्यासाठी ी तयारी चालू होती ह म्हणजे
हला.
होय उद्या ग्रॅज्युएशन डे आहे ना. मग आता गडबड गडबड होणार आपली
हम्म कुठला ड्रेस घालायचा ठरवल्यास.
अ ड्रेस नाही आता साडीचा आहे ना ग्रॅज्युएशन देनल्यानंतर
साडीच असत का का आमच्या का ड्रेस अस. आणि त्यांचा कोटा असल की ग वती
कोट नाही ते आता ग्रॅज्युएशन हा ते कन्वोकेशन गाऊन घालायला लागत. ना मग आता आपण काय घात पण चालते असंय. होय.
मग सगळ्या मैत्रिणींच ठरलं का नाही. प्लॅनिंग मग तू दिलीस का नाहीस गिफ्ट
नाही अजून आत्ताच येणारच उद्या म्हणून
उद्या देणार रे हम्म तेवढं पुरत्यात तुला चार चार का पाच होते ना. होय एवढेच मुले आहेत मैत्रिणीेतय तुझ्या?
नाही नाही तस नाही क्लोज तेवढा त्यांना देण.
हा हा हा.
क्लोज आहेत त्यांनाच म्हणजे, आता माझे क्लोज आहेत दोघं आहेत ना. अ दोघ मुली आहेत. आणि अजून, तीन दिलेस ना, ते माझे आजोबा अजून दोन क्लोज मैत्रिणी आहेत ना, शाळेपासन आहेत ती आणि, कॉलेजमध्ये भेटलेलीत अकरावी बारावी.
हा हा हा हा. असां आहे होय, आणि तुला गं
मला आहे कि,
चार झाले हा, बरोबर आहे हा
होय.
मग काय, उद्या मज्जा आहे तुझी.
मज्जा, कंटाळ येणार आहे, खर घरी आल्यानंतर.
का गं आ.. मजाक. करून करून.
हॉटेल. अच्छा, त्यांनी रूपटॉप वर कायतरी ठेवले मग. चढउतर जरा होणार वाटतं अस वाटाले.
ते होते काय.
म्हणजे बाहेर ठेवलं ना,
कसं काय गं, आणि युनिव्हर्सिटीत नसते ते.
नाही नाही, हे फक्त असं फेअरवेल म्हणून आहे. सर्टिफिकेशन हा म्हणजे, शिकल्यात हे आपण हा.
आपल्या ह्याच्यात म्हणून असं, कॉलेजच तुम्हाला असं द्याय लागलेत.
होय होय.
मग आणि काय काय प्लॅनिंग.
आता खूप सारे रील्स करायचेत आणि, होय.
आणि जेवणाचं कसं कसं.
जेवणाचं आता त्यांनी बोलवलेत. दोन वाजता आता बघायचं की, तिथं जेवण देणार आहेत. काय कस म्हणून,
देणार कीे आगं जेवण देणार की, सेफ
व्हयं.
जेवण देणार की, काय उपाशी ठेवत्यात होय तुम्हांला.
अ.. लास्ट टाईम आम्हाला समोसा दिलंत फक्त.
अरे, आता लास्ट संपलं. त्यावेळी येणार होतीस ना परत.
फ्रेशर्सच्या टाइम्स फक्त समोस.
फ्रेशर्स ला तुम्ही येणार, असताय ना परत. आता तुम्ही जाणारच आहे ना.
दोन ला बोलेत, आता दोनचा
मग तुमचं तुम्ही, काय तर करून पार्टी करायची गं
हो मग आम्ही ठरवलंय की, जर तिनी काय दिली नाही तर आपण बाहेर जाऊन काय तर. छानपैकी जेवण नाही तर,
हा, असं करायचं तुम्ही. कधी आता भेटला कणी गं कॉलेज झाल्यापासून.
एकदा भेटलोय. ते माझ्या मैत्रिणीच बर्थ
जवळ जवळ आहेत ते लांब आहेत. तुझ्यापसन, लांब हायत होय, म्हणून हम जरा प्रॉब्लेम येतोय.
होय.
होय नाही
आणि असं पण नाही कि त्यांनी त्यांना दोन बसेस चेंज करून यावं लागतय
एवढ्या ना
होय सिटी बसेस दोन चेंज कराव लागतं ना
तु जवाबार अपसते म्हणजे तुमच्या आसपास कुठं लातच नाही करत लांब मैनसे किचरा करतात काय
सगळी लई लांब लांबच राहतात
क तर ऑलेज ला पडत अस
खूप खूप लांब पडते आणि असं पण कि त्यांना तासभर अगोदर निघाव लागते
अ ट्रॅव्हलिंग करावं लाग हम्म
होर
तुलाच्याळ बोलत
माझंच घर तस म्हणाला जवळ आहेजे सिटीचच आहे त्यांच ज होय आणि माझी तर एकटी माहिती काय करागल्या ते माझी क्लोज नेबरिंग ती काय म्हटलं मी तुझ्या घरीच येतो तिथनं तयार होन आपण जाऊया का की साडीत यायचं जायचं होणार नाही ना तिला अ कॉटनची साडी
हो त्यांची काजं
ह
मस्त प फॉम मस्त
खालायचं काय नाही ग तिकड खर आपलं सिच्युएशन आता कस होणार आहे माहत नाही ना म्हणून काही जरा सोबर
सोभरच क्या कसे पवान घर
अगून खरं त्याला हेवी काय तर घा घालावं लागतं ना
नाही अग तू हा पित ्चर बघितलंस काय तो कुठला बरोबर मेहू ना बघितलेस बघितलेस का नाहीस त्यामध्ये ती ही आहे बघ अ सुष्मिता सेन
हम
किती कसल्या साड्या नेयसत असत्या बघ
ह ह मी क स्पेशली ही जयपुरी कॉटन साडी ना मी घेऊन आला सांगितलय होय स्पेशली ग्रॅज्युएशन साठी
मग ब्लाऊज ते शिवलाच
ब्लाऊज पण बाहेरनच मागवले
हा हा जंगी तयार आहे बाई तुझी
व्हाईट कलरचा बोटनेकचा ब्लाऊज आहे सगळ झालं आता तयारी आ अमेझॉन वर ना
नाही चांगला आला तर ब ति गं
नाही नाही साशच आहे चांग आहे कापड पण जाड आहे तर फिटिंग पण छान आहे
होय बसला बुक घातलीच आहे आलायवय हा हा मला वाटलं काय
कधी आला बरं नऊ का दहा तारखेला चालाय तो
म झाली मग मलाटलाता तू कधी बसला तर बस
घालून बघून फिटिंग पण सगळं बसता नंतरच नंतर माघारी दिलं असत की
हा तेच म्हटलं आता परत कध येणार तू
हम्म नाही सगळं झालं का ज्वेलरी पण डिसाईड झाल्या ऑक्सिडाजड स्टेटमेंट इयरिंग्सच घालणार आहे होय
हम्म
म्हणजे नेकलेस बोटणे कसल्यामुळं म्हणजे मोठे इयर रिंग्स
असं बाय
हा म्हणजे ते एकच दिसतय आणि त्याला नेक् नस घालायची गरज नाही हा म्हणजे फक्त इयररिंग्स श स्टॉपर म्हणून दिसून येतात आणि बांगड्या होय
बरोबर आहे चमट
पण होणार नाही गळ्यात उगचच नको ते पण हम्
आणि आत्ताचं फंक्शन तर सगायचं आहे ना
हो
की असं त्या दागीने घालून जावं
होय होय आणि आपल्याला माहित पण नाही की उद्या खूप उकडणार आहे क पाऊस पडणार आहे त्याच्यापेक्षा बेस्ट आपलं
ह पर्स वगैरे
हा पर्स पण डिसाईड झालाय
ह का
हो व्हाईट कलर चा पर्स घेणार आहे
ह व्हाईट कलर चांगलीच
नाही आजी ना का आजी त्यांनी ट्रिपला गेलेते ना तेव्हा कोणतं दिलत मला तिकडनं घेऊन येताना
बर झाल की.
हा मग ते मॅच व्हायला लागलेय मग त्याच्यामुळच घेऊन आलेलं
मग उद्या फोन करा आ मला कार्यक्रम झाल्यावर हम् ठू का म
हा हा चालते थँक यू